हॅलो
हा बोलोल
हॅलो
ख ब
हॅलो
हॅलो आवाज येतोय
लई लांबना आवाज या लागलाय
आ पा दोन
हॅलो
हॅलो
हा बोल
आता उटलीस तू पण
होय.
काय दडानचच सोडतीस की.
हम्म वैष्णवी कॉल कराल ती.
हा ह हम्
तीचा काय तरी तीन कॉल झालं अजून दोन राहिलेतस.
किती झालं पूर्ण पंधरा. हम्
माझं वीस झाल्यात.
हम्म
म्हणून
मला तुझं काय ऐकू येईना बाई दिदे.
मीच लांब आहे सगळ्यांच्यात म्हटलं.
काय?
मीच लांब आहे सगळ्यांच्यात.
माझ्या फोनवरचं झालं ना.
हाे लास्ट आहे पण लागत असला तर लावते.
हा परत एकदा लाव नम्रतानं पण तिच्या मैत्रीणीला एक कट केलती सात वेळा हम्.
मम्मीच
मम्मी टॉयलेटला गेल्या
हो गं
वेदू हाय ना टी व्ही बघत बसले सकाळच्या परी तेच करतोय
का कॉलेज म
हम्म जातोय की साडेसातला
आणि पआवरुन बसलाय
होय आवरून बसलाय
अजून अ हे शिला पाठवलं नाही काय पैसे वरदला पण पाठवलोय आणि आकाशला पण पाठवलं सगळं क्लिअर झालंय आपलं तू पैसे मला कॅश असले तर पाठवू नको हो बिशी द्यायचे आहे ना पुढच्या महिन्याची तेची किती रुपये द्यायचे होतेस तू
ते दोन हजार काहीतरी
तीनशे अ दोन हजार तीनशे चोवीस काय तर हायहा पुढच्या महिन्यात
पुढच्या महिन्यात किती आठवडे येत्यात
हा शनिवार बघ शनिवार
अं आता जून चालूय ना जुलै एक दोन तीन चार चार चार आहेत
हो मग दोन हजार होतंय
मम्मीकडे देतो दोन हजार तीनशे रुपये
दोन हजार रुपये दे आणि मला आँनलाईन तीनशे रुपये कर
बरं बरं बर
आता
ठीक आहे गे
कॅश आहे ना तुझ्याकडं
आहे कि
किती दोन हजार आहेत
हाय मग आता तीनशे करू काय गं तुला
हा कर कि आणि दोन हजार महिन्यानं आता तीनशे मला पाठव
हा
अर मम्मी कड दे पा मच कतीयच म्हणजे तुला पण मग भरायला जारा करत अच्छा्
के ल बघ
ोड्या म
आ
मला अजून पाठवल्या नाही म अजूनली पण हमज हले
मला कॅशबॅक फक्त दोन रुपये मिळालाय तिथे
ह् बंदले
हॅलो
हा ह तेलपर झालं असत त का मी तुला पाठव ना त्या तर तू मला दोनशे रुपयेी तुला सताावी त का ह ह
हे काय आहे कॅशबॅक ऑन मोबाइल रिचार्ज
होई
होय
हम्
इथं दिले रुपी जुवन्न अ रुपी थर्टी
हम. एक रुपय मिळतेे जास्ती कात. हो नाही आणि गुगल पे ला एकशे नव्याणव प्रय तीनशे रुपये घ दोनशे रुपये घेतात. रुपये जास्त वेल.
हम्म हम. तरी पण मन बेत प भडमशनल. नच कराय सांगतात.
का.
आता तसच केल्यात बई का
क.
होय आज सांगितलं तरर कुठेतरी यता मला. ते दिवसन मिळतात काय म.
अ न हयन वोल.
हा सडं खरं जादा लागतात ना तीन हजार साडेतीीन हजार लागतात
ह हा हा
तर माझ्याकडे आहे तेवढं भराय पाहिजे
बघतो काय काय कस कस सांगतो आज ऍडमिशन चालू झाले आजपासून म्हणून हॅलो बघतो काय काय म्हणालागलो ऍडमिशन चालू झाले आज म्हणून सांगतो अन्नासनी हम्म पैसे पैसेून सांगतो की फॉर्मला आणि शंभर रुपये घेतत बेघरणी
ह अरे आता तुफान मध्ये ळलाहिजेून फोन झात नाही हो
आ
सपूर झा म्हटल दोन
हो य तेच कि चुकवतीस कशाला
माझं चुकलेलं
मग दोनशे रुपये गठलेस
हो का नाही तो नाही तो वेगळा होता म्हण वीस रुपयाचा काही करू करतो
हम् हम्
ह
बाईथ थरककडा आणि जायला पाहिजे काय नवच
होम इन ते तन
तिकडं आ के होते काम आहेत कारण की दोन ऐशी मार्काचे पेपर आणि एक मार्कचा पेपर अकाऊंट चा होतोय
ह ह हती स्वत
आधी फक्त दोन होता ऐंशी ऐंशीच
सब्जेक्टच समजण झालेत ग पहिला मॅडमशी जाऊन विचारा पाहिजे मॅडम सब्जेक्ट त काय
तथलं तिला आणि क्लास ते करायला लागला
व्हय म ते काय कॅश द्याय लागतय का ऑनलाइन काही सरांच नाहीय
आता लय खर्च आहे बाळ कॉलेजचं साडेतीन हजार तिकडच साडेतीन हजार आणि कंप्युटर क्लास अजून अडवान्स एक्सेल राहिलाय ना ते काय आता करणार नहिय
हम्
ते सिक्स्थ सिम ला लाव्या म्हणा लागलोय कारण की जीएसटीच्या अजून एक्झाम राहिल्या टॅली ची एक्झाम राहिल्या सरांनी सांगितले जीएस टीची एक्झाम म झाल्यानंतर टॅली एक्झाम घेत म्हणून बेसिक जे लावले माहिताय आहे सर्टिफिकेट नाही म्हणून
हा
तिची पण घेतो म्हंटल्या आता आणि कणी आता बेसिकमध्ये आणि एआय आलंय काय एआयचा यूज कसं करायचं
हा हा
पण जरा शिका म्हणाल ते सर आलय तस ते फ्री मधेच आहे गव्हर्मेंटच फक्त सर्टिफिकेट साठी क नि साडे तीनशे रुपये द्यायचाय.
हा
म सर म्हणाल करा अजून काय सांगाय नाहीत अजून काय स सांगाय नाहीत आलय काही नाही ते आल्यावर मी तुम्हाला सांगतो आणि तेि तेवढं करा म्हणाल तर सर मग हा म्हंटले आमच्या चौघींच सीट्स फिक्स करा म्हनून सांगितले
काय?
कॉम्प्युटर मध्ये जेवढं शिकल तेवढं कमीच हाय
हम्म तेच की मम्मी सरांना विचारले लो गं काय काय शिकायला लागते सांगा आत्ताच. सर म्हणाल तर तुमच्या बजेट वर हाय सगळं म्हणून शिकायला तर लई काय काय हाय.
हम्म
सॅप सॅपच सांगाल तो ग मी सर म्हंटलं सॅप का खर तुमच बजेट बजेट आहे. काय तेवढं म्हणालत.
हम्म आम्ही आम्ही होतो कनि आम्ही होतो त्या कस तेवढं पैशान उठलेला तेव्हा.
नव्हत तेच की मला शीतलदादा म्हणाल ता सॅपचा कोर्स करजा म्हणून पुण्याला. जास्त नोकऱ्या येतात त्याच्यासाठी. खरं पुण्याला जाणार कोण हाय मला नाही जायचं बैना पुण्याला.
हम्म
आणि एवढं पैसे कोण घालणार ग. तेच की एवढं पैसे कोण घालणार गं माझं कॉलेजला पण तेवढं पैसे जैइत नाहीत.
हम्म
त्याला अ हेला अ.. पासिंगचं पासिंगचंच अस काय नाही अ मेरिट त्याच सत्तरच्या पुढं लागतंय
आता गव्हर्नमेंट असतात बघ त्याच्या एक्झाम पण तशाच आहेत मिरिट लागते नव्वद. आणि हम्म नव्वद
हा
हा
हम्म.
आणि हे भरालेे पैसे केवढे. काही काहीच्या रुपये पाचशे रुपये भरून घेतलेलं. हम्म
तुझ रिचार्ज कधी संपणार आहे? हा पैसे देणे रिचार्जला.
बारा दिवस आहे फक्त
अरे आपला गोव्याचा ट्रिप्स च.
बारा कुठे ग नऊच दिवस हाय काय?
गोव्याची ट्रीप कमी बजेट बजेट मध्ये जाकी म्हने
होय किती झालंय एकूण दोघींच?
अडीच हजार पाच हजार रुपये झाले दोघींचे. मला त्या वा नाही. याच्यापेक्षा कमी झाले असते. आम्ही जर केल आणि अ त नाश्ता केली ते आहे. एकशे वीस रुपये नाशता केल्यात
होय बघ की. अरे असु दे घ्या. ते काय आपण हित राहुन खातोयस की.
हम्म
पॅनकेक भारी होता आहे न.
धुळ्याला जाऊन मासाा खाल्लेला आहे.
बघ कि मला खायचा होता.